एक मिनिट आवाज येतोय
हा येतोय
हा बोल ना काय म्हणते हम्
त्या दिवशी काल का परवा काय झालं मी नाही माझा चप्पलचा ऑर्डर ऑर्डरचा फोन आला होता ना का आली ऑर्डर असं त्या माणसाचा मी झोपले होते साडेतीीन वाजता सारख खाली आवरलं हर्षतद मी चालले होते ती लगेच म्हणती का ते धुनं काढून नाही घेतयत का असं तस बर मी काय बोललेच नाही मी निघून गेले मग आल्यावरतीिनेधुन वगैरे टॉ वगैरे सर्व काढले होते पण माझा टॉबाल माझा टॉल नव्हता काढेल माझे छोटे कपडे नव्हते काढेल
हम
आणि मी तिचं कप ब्लँकेटची घडी सुद्धा घालून ठेवल होती तिची
आणि अगं तिने पण मला एक ऍप दिली मला म्हणे पार्सल आपण ऑर्डर करू आणि माज्या आता त्याच्यात अकराशे रुपे गेले ठणून नको कोणाला आणि ते पार्सल फेक निघाला पैसेचन बिन केले सगळे ते. इला काय इला देतो कुणी पण दर वेळेस पण माझे पैसे गेले ना ग खर
अकराशे.
हा मागच्या वीस पण दोन हजार घातलं होत ती आता ह्या टायमाला पण तिने माझे किती? अकराशे रुपये घातले मागचे दोन हजार आताचे अकराशे सपता मध्ये पैसे दिणे माझे वढ घ्या फेका पोर मला म्हणे आपण ड्रेस ऑर्डर करू. हो चांगलंय खरंय तिने केलं मी पण केलं मग
हम्म.
आणि आता ती कॅब पाच पार्सलच आलं नाही त
म्हणजे आज येणार होतं का?
हा ते ईस्टावर रील बघितली ती म्हणती आता माझ्याकड तीरील पण नाहीये काहीच नाहीये ना असं तच म्हणायला लागल मी काय करू अशी बोलायला लागली माल तिने मागते वेळेस पण तिने असंच केलं मी तुला माहिती पैसे कोठून घेल होते?
कुडून?
कुडून घेणार आहे आणि मग पण मग मला द्यायला लागतं माझं म्हणे तुऐ तोंडच झोडीन आ तू काय केले तू बोलले असते डायरेक्ट म्हणे हजारचा दोन हजारचे एक ह्.
हा मग तू कशाला ऐकायचं मला वाटलं का तुम्ही मिशोवरून ऑर्डर केल असल. तु येडे आहे तुम्ही?
नाही ना मिशोवर ना मला वाटलं आग तीने याच्यावर न केले ते आणि ते आता फेक निघाले नंतर तोंडात मारायला जागा का म्ह तुला काय सांगु आता हाय ते बरं.
आणि तिने किती भरले होते?
तिने पण तिने पण काहीतरी अकराशेच भरलेले
तिन कोणा कडून भरले?
तिने भरले बरोबर भरणाऱ्या कड. यांचं काय कि माांगस वेळेस पण काय केला नाही तेला त्याच काही वाटत नाही. तिला भरायला नाही जेव आपल्या कष्टाचा पैसा राहतोना तेव्हा विचार करावा माणसाने
आता लागेल आहे ना जॅब तिला समजल आता
जेव खरंच मग माझे मागच्या वेळेस पण आता पण गेले माहिती का?
तीन हजार
मग माझे तीन हजार रुपये गेले कुढच्या कुठं मला काय का शाळाच नाही मी एक, एक रुपये हे केलं आणि काय?
नाही तुझे सगळे ऑर्डरचेच पैसेे ना? हा सॉरी
ह करूण एक, एक रूपया साठी किती ऑर्डर
हा ना.
आता मी त्याला माल द्यायलाच लागतील मालालाही वेळस सांगितलं सगळ्यांनी ग पण म आदल घडलीले आता लय आदडली अक्षरशः मला तोंडाच मारायला न राहिलं.
तुला माहितीय ना मी एवढं मा लिंक्स येत ना मी एकावर पण कधि क्लिक केलं नाही कधी ऑर्डरही केलं नाही.
मला म्हणे अग दिदी आहे काही नाही आदित्य सातपुतीचे मी म्हटलं ह सातपुत्याच्या येताये रीलस नाही का म्हणून नको कोणाला तुया मम्मी त्यांना
नाही तुम्ही तीन तू तीन ड्रेस ऑर्डर केले होते ना?
हा मी तुला बोलली ना अग
हा.
तसच मग आय पोटो पण
माला
ते काय गेले गेले गेली गेले तिच्याकडे जाईल पण नाही काहीच नाही मग त माझ्याकडे काहीच नाही. माझं डायरेक्ट डोकं उठून जाईल नाही आता काय
खोटं बोलत असल घरील कशी काय जाईल
ती म्हणती मी काहीच नाही रील पाहिली नाही फक्त मी त्याच्यावरून हे आलं त्याच्यावर हे केलं त्याच्यावर ते बोल री सांगितलं फेक नाही असं नाही तसं नाही तिच्यावर मी तर असच विश्वास ठेवला का मी जातेच लुटले हे काय आत्ताचं नाहीये.
बर माझी चप्पल चांगली निघाली.
कशावरूनच कारण
मीशोवरच केली मला वाटलं तर मशोभगरेला मी मम्मीला पण सांगत होते काी सहा ड्रेस ऑर्डर केले.
मी जोवरच करते ग दरवेेळेस मी कधीच नाही करते मी तिच्या मागे लागून केलं हे सगळं. हा.
तुला चाकल नाही मग
माल तर म्हण आता तुझ पाय फक्त येऊ नये मग तुला सांगते म्हणे. मला बाकी काही माहित नाही मला असे घेऊन जाणार होते. मी घेतली दाय दु
लागकले कामा
मी लागले मला सांगितलं सांगे तिथं मग नको लागु मी तेच केलं हह्या टायमाला आता काय बोलू हो मांग वेळेस सांग सांगितल तिच्या माग मला आत्ता पण नाही म्हटली हो मी म्हटली नाही मला त्या मिनिटला मी म्हटलं मला सेंट ल होते ना ग जाऊ दे तिला ड्रेस घ्यायची. गय अब मी लुटके
तू तू जाऊ दे
जागा नाही म दरवेज
मला आता ड्रेस ऑर्डर करायचाय.
नको ऑर्डर करू डायरेक्ट घ्यायला जायचे ड्रेस मरु दे बाई
हा आम्ही शिवाचे कपडे आहे ना कधी कधी फाटेल नाही का त्या
अगं ते पण रिटर्न करून देतात ते मेशो वाले
हां
ते पण देता रिटर्न करून आता मी त्यांच्याकडून ते पिंक कलरच ब्लॅक कलरच येल्लो कलरच शर्ट त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे.
ह हा
मग एक दरवेस आलेले आहे म म आता काय बाई आता काय बोलू
हा मीच केलं होत.
पैसे
मम्मीने दिले होते दोनशे रुपयाला
प ऑर्डर कशी ऑर्डर मला दाखवली नाही.
मी तुला फोटो पाठवलं होतं ना गं
नाही पाठवल तू काहीच पाठवल नव्हत. तू त्या दिवशी पाहिलं म्हटली कुठं अचानक नाही गेिहा सोबत
हम्म तरचेऊन गेले होते ही होती पण मी तिला म्हणतेच नाही
मग तिला काही म्हणायचंच नाही थांब ना तिचे तेव्हा कष्टाचे जातील ना स्वतः च्या मग तिला अद्दल घडल तिचं नाही जात अगं आशेंची नाही जाती कधी
तिला भरायला तिने त तिचे कोणीतरी भरले असतील त्याचे गेले असतील तो पण काहीतरी बोललाच असेल नाहीला
नाही ना बाईथिच काही बोल असतील मग आता काय काय सांगणारे का मश मग मी घेऊन टाकते तुझ्या तुझे घे अशी महिनल ती तिकडं अशी गंमत आहे तिची जव्हा का मिईल ना ते
माझे पाच हजार दे म्हणशीलजी
हा अरे माझी माझी माझ डेली अस तस तिच्यात लगेच तुला माहिती ते फक्त फसलेय ग पण मी तुठुलाही मला लही वाईट वाटलं आ
तुम्हाला मला सांगायचं ना तुम्हाला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं.
अग तू तिचं म मागे लागली मी ते काय काईन तिला तिने केलं मला डोक्यात नाही का दरवेस का मी तेवढं विचारलं नक्की घ येतील पा का ग दिदी येतील येतील तू पाय गं म त्याची शाखा आपण जाऊ तिथं
हा गेलीची
आता काय माहितीय आता काय करते जेव्हा जातील ना स्वतःचे व्हा त्याची किंमत कळका तिचे असतंय का तिच्याबरोबर काही तिला काही नाही मागं पण तिने ते तिनकडून घेते ति पण त्यानीच पैसे भरले होते त्या ऍपचे त्याच्या मुळीला काहीच घाटा नाही भासला त्याव्हा शा उच आमचे डायरेक्ट दोन हजार रुपये गेले तुझ्या आ पून
हा आणि जाऊ द आता सोड त्यािच्या मम्मी मी ना तू फर आहे असं त विषय झाला बर का आजी म्हणते तिचा फोन नाही आला का ती ट्रेन लागलेली होती ना मग तिचीवर मी म का फोनच नाही उचलला तनी म्हंटलं हा आता मीच म्हटले बर का आता गाडी घरीने राहणार मालक लासला जायला असं तसं वर का एवढंच फक्त बोलले तिच्या मम्मी लगेच म्हणायला लागली तिला काय घरीच ठेवायचंय का घरीच ठेवायचय कास तसं आणि त्यापासून त्यािची मम्मी माझ्यासोबत नीड बोलत नाही
मग बरोबर मग काय बरोबर तू काय चुकीचं बोल तुझ ग्राची पंचायत होईल आता शेकड तुला द्यायला लागले होते का तिला म्हटलं बसझ आ
ते आठ ला जाईल नाही साडेपाच ला येईल
तेच ना म्हणजेटलं बस नाही ज सगळ्यांची पंचायत होती ना बस उलट पररवडते ठीक आहे एखाद्या तस् तू गेली त्याच्याने तर काही प्रॉब्लेम नाही
हम्म मी घ्याईला ऍडजस्ट करून कोणासं होत आहे पण पण असं र मी जाईल कोण म्हणजे माझ्या मैत्रिणी मी त्यांच्यासोबत पण जाऊ शकते रोज पण असं कसं वाटत ना का रोज रोज त्यांच्यासोबत जायचं
आता तू जा्यायला्र तू करू नये म्हणा मला क्लासला जायचंय त त बंद के मग ती काय परत जात जाईल कायम तिला एक दिवस दिली ते ज रोज जाईल मग ती
ह आणि माझी मम्मी म्हणाले का ती काही करण ती खरंच नाही करणार का हा जॉब तिचं ी माहिती ना तुला
तिथ काही ख किती व पाऊ तिची गम लागू दे तिला का लागली ना ते बरं आहे का पण तिवट तुम्हाला डोकायला त आण नाही एवढंच
माझ्या मैत्रिणी त्यांना ते सांगत हो ते म्हंटलं लागली ती जॉबला आता काही नाही साडेपाच पर्यंत तो बडणे पाहायला भेटणार ना मला तिचं
नाही ते का बरं होऊन जाईल ळ तुम्हाला स्टेनशन नाही राहायचं.
हा.
हम्म बाकीकी काय नाही ना.
नाही माझं ना तेच चाललंय हा ह
होती ना